हॅलो हा आवाज येते काय? आवरलं?
हा आवरल तुमचं?
हो आवडलं.
हम्म, कशा आहात?
हा मी बर आहे. तुम्ही?
हां मी पण मस्त.
हम्म, काय करता?
आहे दुकानात बसली बोला की.
हम्म, पाऊस
आहे की पाऊस, तुमच्याकडे?
आमच्याकडे पण आहे आत्ता जरा नाही आहे सकाळपासून होता जरा.
आहे आमच्याकडे.
हम्म.
ह
तब्येत बरी नाही काय?
मक्का हम्म तब्येत जरास डाऊन आहे. हम् नाही नाही दुकान आहे दुकानात आहे.
हम्म मग जेवायलाच सुट्टी कधी मी घरीच असते माझं ग्रॅज्युएशन
हा हा हा
हम्म
हॅलो
हा माझं ग्रॅज्युएशन झालंय आता पुढे एम सी ए करणार आहे दोन वर्षाच
हा हा माझं कसं माझं पण झालं शिक्षण पण स्पर्धा परीक्षा देते मी पण आता तरी आहे माझं दुकान आहे पण मी दुकानात माझं स्वतःच दुकान आहे. डबा घेऊनच येते सकाळी नाही जीवा जा तुम्ही
मी आता सध्या घरीच असतंय माझं अजून लग्न वगैरे काय झालेल नाही.
हा हा
मग आता सध्या घरीच असते गणपतीत कॉलेज चालू झाले की मग कॉलेजला जायचं.
हा हा मग काय नवीन रेसिपी काय करताय?
रेसिपी आ आता परवा पावभाजी केलेली.
हम्म हम्म
जावडी केलेली
कशी केलेली काय रेसिपी सांगा जरा?
पावभाजी काय आपण जरा वटाणे बटाटो फ्लाॉवर परत टोमॅटो कांदा मिक्सर याला कुकरला जर शिजून घेतलेलं
हा
मग ते जरा मॅश करून घेतलं त्याच्यानंतर मग जरा बटाटा घून जची फोणी झा ज बच्या वे कांदा घालायचा आणि आपलं मग पावभाजी मसाला बाकीचे चटणी मीठ व तिखट जरा आणि मग ते मॅश केलेली भाजी घालायची जरा वरून बटर बटर घालायचं छान होते. तुम्ही काय केलेली?
मी ढोकळा करते आणि फ्लावरचे मंचुरियन करते.
हा फ्लाॉवरचे मंचुरियन कसे करत
फ्लावरचा बघा एक फ्लावर घ्यायचा तो छोटे छोटे ते कट करून घ्यायचे आणि कट करून घेतलं की ते एक तास किवा पंधरा मिनटं मिठाच्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं जेणेकरून अळ्या किंवा काय असलं तर ते गरम पाण्यातून बाहेर निघून जाते मग ते स्वच्छ करून झाले की त्यात कॉर्नफ्लावर घालायचे आणि आपण भजी कशी म्हणजे ड्राय ड्राय ठेवायचं त्यात आल लसून पेस्ट रंग आपल्याला जे ऍड करू मसाले वगैरे ऍड वाट तर ऍड करायचं आणि घालायचं. आणि ते तळून एक एक एक पीस असं खरपूस होउस तोपर्यंत. खप तळून काढायचं.
हा हा.
आणि टॅमॅटो सॉस बरोबर जरी दिलं मुलांना खायला किंवा पण खाल्लं तरी चालते.
हम!
त्यामुळे.
मग तुम्ही ढोकळा फक्त बेसन पीठाचा करताय का रवा घालून करताय?
नाही नाही फक्त अ बेसन पिठाचा रव्याचा नाही करत.
फक्त बेसनपीठाचं कसं करताय?
अ बेसनचं कसं करतोय पहिला एक हे घेते. अ रव्या म-म्हणजे ते बेसनचं पीठ असते ना त्याच्याम ध्ये अ सगळं साहित्य घालायचं म्हणजे सोडा, मीठ वगैरे घालायचं आणि ते ठेवायचं एक दहा पंधरा मिनिट आणि शेवटला मग थोडसा खायचा सोडा आपल्या सॉरी इनो घालायचं त्यात. इनो घालून अ कुकरला शिट्टी द्यायच म डब्यात घालून ते, मिश्रण केलेलं मॅगनेट केलेलं असतील आणि त्याच्यानंतर कापे- काप करायचे आणि त्याच्यात जिरं मोहरी आणि आपली लवंगी मिरची असते क नाही हिरवी
हं हा!
ती ऍड करायची त्या म्हणजे होतय छान लागते टेस्ट. फोडणी म्हणजे द्यायला -देतानाआणि त्याच्यावर नंतर मग ते सर्व करायचं. छान लागते थोडस दही घालायचं लही पण दही घालायच नाही छान लागते.
हा!
आणि
फिरायला वगैरे कुठे गेला होता का नाही?
अ फिरायला बघा मी! आता मधी सुट्टीला गेलेले होते हच्या्यात अ अक्कलकोटलाच गेलेले. त्याच्यावर आता नाही अजून कुठं आता काढायची आहे ट्रिप त्यावेळेस जायचं.
हम!
आता इकडं गगन
हा हा तुम्ही कुठे राहताय?
मी कोल्हापुरात.
कोल्हापूर मध्ये राहताय होय मग काय? तुमचं महालक्ष्मीला वगैरे आम्ही इकडे इचलकरंजी ला राहतोय.
हा हा!
मग फिरणं वगैरे कोल्हापुरात होत असल?
होय होते की. फिरणार हम होय ना माझं. किं बा हेच की ठिकाण हम्म.
कोल्हापुरात पण फिरण्यासारखे भरपूर आहे नयी.
होय भरपूर आहे आणि तिकडचं जर सकाळ सकाळी म्हणजे अ धपाटे आणि आप्पे एक त नंबर टेस्ट लागत सकाळ सकाळी जर आपण गेलो तिकड तिकडच्या साईड ला. हा महालक्ष्मीला एक नंबर म्हणजे एक नंबर रेसिपी आणि त्याच्यानंतर जर वस्ती वगैरे करणार असला आपण फिरून करून तर संध्याकाळच्याला तांबडा रस्सा हायेच फेमस.
होय. तांबडा पांढरा फेमसच ये, होय. आम्ही आलो होतो रंकाळा महालक्ष्मीला एकदा
हा हा
हमम तेवढंच जरा दिवसभर-भर एक दिवस पुरत नाही ना फिरायला कोल्हापुरात.
हा पूर्ण फिरायला एक दिवस नाही दोन तीन दिवस
दोन तीन दिवस कसं आहे ते महालक्ष्मीच्या मंदिरला गेलो तिथून दोनदा दोन तास तरी जातात दर्शनाला.
होय ते
मग तिथून महात्बा रोड बघ तिकड झाले की मग तिथंच निम्मा दिवस जातोय. ते महात्बा रोड आणि महालक्ष्मी म्हणून मंदिर केलय की दोन निम्मा दिवस जातो मग तिथनं जरा रंकाळा मग ज्योतिबा मंदिर होत नाही. असं होतेय तिथलं परत इस्कॉनचं मंदिर एक बघायला जायचं खर काय बघायलाच होईना झालंय.
कोणतं मंदिर?
कोल्हापूरमध्ये पण ते कोल्हापूरच्या पुढे ते इस्कॉन मंदिर आहे ना ते पण बघायचं आहे खरं जायलाच होत नाही. कोल्हापूरला आले कि ते महालक्ष्मी, महात्बा रोड होते आणि डायरेक्ट रिटनच यायला होतय.
हमम.
असं व्हायला लागलंय आता बघायचं कधी जाणं होतय.
हमम हम.
हमम.
तुम्ही कुठे जाताय म आणि आता ट्रिप काय काढलेलं का नाही?
नाही आता पंढरपूरला जायचं होतं खरं आता गर्दी आहे ना त्यामुळे थांबलंय ट्र्रीप काढायची होती.
हां हा..
गंढर पंढरपूरला तर जरा वारीमुळे गर्दी ये मग आता बघुया पप्पा म्हणतात गणपती झाल्यावर जाऊया. म्हणजे तोपर्यंत ना गर्दी कमी होतेय ना आता लई आषाढी वऱ्या असल्यामुळे गर्दीये.
दिल्लय म्हणजे भयानक असते गर्दी हम्म.
हमम. मग आजून काय म्हणताय?
अजून काय नाही बघा निवांत.
दवाखान्याला वगैरे गेला होता
हो हो दवाखान्यात दोन तीन वेळा जाऊन आले. तरी पण अजून हेच आहे तब्येत नाही अजून व्यवस्थित जरा चालू आहे पाऊस एक हाय ना वातावरण हा त्यामुळ म आणि मला लवकर हा.. ला लवकर बघ बरच होईत नाही एकदा आजारी पडले की आठ पंधरा दिवस घुमते त्यातच
हा.. मग घरी कोण कोण् असते.
घरी सगळे मम्मी पप्पा वगैरे सगळे आहेत की मुलगा आहे माझा.
हा, मग अजून काय म्हणते.
हा हा कागल तलावाला पण हा हा कागल तलावा आहे ना. ते पण नवीन बघण्यासारखं झालंय तिथं पण एक ट्र्रीप काढला तर चालेल बघा.
होय तिथं पण बघण्यासारखं झालंय ते कासवाच्या तोंडातून पाणी वगैरे. पडते ते छान झाले बघण्यासारखे.
होय होय. ते लहान मुलांना पण आणि मोठ्यांना पण म्हणजे पॅकेजच आहे काहीतरी.
होय होय होय ते बघायचं आता. काढाच चालयट ट्रीप.
ह
आता काढायचं मग.
आणि काय मग आणि काय नवीन नवीन घरी आता आहे तुम्ही रेसिपी का.
हम. आता घरी नवीन नवीन चालले आता जरा परवा आळूहळी एकदा केलेली जरा वडापावा केली. बटाटे बा पर बटाट्याचे पराटे केलेते काहीतरी काही तर चालूच आहे घरी असल्यावर.
बटाट्याचे पराठे कसे करताय.
ते बटाटे पहिला उघडून घेते बटाणे आणि बटाटे मग आपण ते जे आपण ब''--'' बटाट्याची भाजी करतो तशी बटाट्याची भाजी करायची. फक्त कांदा घालायच नाही आल्या लसूणची पेस्ट. त हिरवी मिरची जर हळदपुड जर धनेपूड घालायची आणि. कोथींबीर घालून भाजी करून घेते आणि ती पूर्णशी कुसकरायची भाजी अशी मॅश.
कुश करायची हा मॅश हाताने केलं तर चालते का ते हच्यान करायचं.
नाही हातात जरी केलं तरी चालत आपण बटाटाच शिजलेला असत ना त्यामुळे तो लगेच. श होते त्याला जास्त काही लागत नाहीला माझी केल्यामुळ का नाहीत. जरा भाजी केल्या म जास्तच वाट ना आपले. साई मटार जर किंवा भिजत घातलेले असले तरी पण चालतात.
हा मग ग्रीन पीस मध्ये लाग''--'' असं हा हा ग्रीन पीज चालतय.
हा चालते ते पण चालत नाही तर मग आप वाळे वाटाणे असतात ना ते आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उकडून घ्यायचे. चे, बटाट्यासोबत म्हणजे ते दोन् एकत्र होते ना दोन्ही उकडून होतेय. ते फक्त मॅश करून मग त्याची बटाट्याची भाजी करायची आपण असं मग एकजण कसं कर. तात पिठामध्ये जेवढं बसेल तेवढी भाजी हे करून घेतात.
हा हो हो,
नाहीतर मग आपण पूरणाची पोळी जस करतो तसं भरून करू शकते.
ते तसं भरत मला ते भरताच येई ना झाले कसं ते फुटा लागलय. त्यामुळे ते जरा मी बटाट्यातून पराठ गप्पच बसलो करना झाले.
हा मग कसं कसं करायचं आपण गव्हाच्या पीठामध्य क नाय जेवढी भाजी पसरल तेवढं घालून. मऊून घयचे.
म्हणून घ्यायचं काय हा हा.
आणि मग लाटायचे ते पण छात असं पण छ''--''
होय काय हा हा ट्राय एकदा करून बघते घ्या ते.
ट्राय करून बा छान होतं तसे पण, म्हणजे याला असं भरायला वगैरे लागत नाही जेवढं कप पेतामध्ये आपलं भाजी बसल ना तेवढं पिट मळून घ्यायचं.
पीठ म्हळून घ्यायचं चालते की मुलांना कसं खायला ते उपयोगी छान
हा होय, होय! म त्याच्यासोबत जरा वाटाने मटकीची भाजी किंवा होत आहे, पण भाजी जर उसळ कायतरी करायची?
हूं हूं हूं! चालते की एकदा ट्राय करून बघते मी हूं हूं. चालत.
ठेऊ.
ते आपला पण कट होतय कॉल तोपर्यंत बोला.
यां!
अजून काय म?
आता बघू आता उद्या परवा काय तर करायचं मग, आता बहीण आल्या गावी होती मग. तिला आणि काय, काय पाहिजे ते बघायचं नी काही तरी कराय ती आता सकाळी आल्या न.
हूं हूं! म तुम्हाला कुठं फिरायला तेन आवडतेय काय?
म असं पावसाळ्यातूण फिरायला आवडते खरं काय आता साळव्या, सगळ्यांच्या शाळा झाल्यात सुरू, त्यामुळ काय आवघड झालं फिरायचं.
हूं हूं!
मला मी असं जास्त घरात नसत्यां, आणि सारखं बाहेर फिरस्तीवर असत्यां मम्मी मला ओरडत्यां. सारखे नुसते बाहेरच फिरतास, बाहेरच फिरतास म्हणून ति चलकरंजी.